हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो थँक्यू हा बोल हा बोलकी हॅलो एक एक मिनट थांब हॅलो हॅलो हॅलो हा आता तू का हा
ऑप्शनच इना
हॅलो हा
अँह् ह मी तुला ऍपवरन कॉल लावालोय, खर मला ऑप्शन इना
त हा हा मी पण डब्बा हुत नेलता नव्हता, हॅलो अरे तुला टास्कच आजून आला नई तर कस बोल, जस जस का, होय.
मग ते टास्क आल्यावरच कॉलच ऑप्शन येत तोय ना
हा.
आणि टास्क कंप्लीट झाल्यावर आ आणि टास्क कंप्लीट झाल्यावर पेमेंट हा बँक डिटेल्स, मग तुझ एका कॉल कि ती जणांना कॉल लावायचे? वीस जणांना
उन् नाही प्रत्येक टास्क वेगवेगळा येतोय. तर टास्क वाईज असतय ते
आ म आता हा टास्क कॉल लावायचाच
अ हा. हा पण म्हणजे तस पण टास् तो तोच होता. पण त्यात लोक कमी हू आता ह्या त लोक, नाही कॉल कमी होते आता यात कॉल जास्त आयत.
आता ह्यात कीती हाईत? की ती कॉलला किती रुपये?
एका कॉल म्हणजे जो करणार आहे त्याला शंभर आणि जो रिसिव्ह करणाराय त्याला ऐंशी
ऐंशी
तेच शे म्हणजे आता मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला लावला, तिला पण ऐंशी ति रुपये मिळणार?
हा अन तुला शंभर
ते कसं घेणार ऐंशीे रुपये खरं
तिजा कोणत जात ये, आता मी मी तुला कॉल लावला तर मला. शंभर तो रिसीव्ह केला आहे म्हणून तुला आहेस.
मी आता मा मम्मीला लावला म्हणजे तिला ऐंशी आणि मला शंभर अस व्हय
तुझ्या मम्मीकडं ॲप असलं पाहिजे आणि तुझ्या मम्मीचं हे असलं पाहिजे. ते चल.
मतोय सगळ म एच माण दहा वेळा लावलय चालतय.
एका माणसाला सहा वेळा लावायचं दहा वेळा नाही.
सहा वेळा एका माणसाला सहा वेळा लावायच आणि दहा मिनटं बोलायचं. हॅलो तुझा आवाज येईना झालाय. तू रेंज मध्ये एके जरा हा आता आला बघ.
म्हणत एक मिनट थांब.
ए बघ किती कॉल लावायचे मला सांग एकूण किती
हेला तसवाय लागलं माहित आहे ब्लूटूथ कनेक्ट असल ना जात नाही कोणाला
कॉल लावायचे
एक पाच माणसां - -ना लावायचे. म्हणजे एकूण तीस कॉल झाले पाहिजेत तुझे.
म्हणजे एका माणसाला सहाव्या म्हणजे पाच माणसांना लावायचे मग रोज त्याच माणसांना लावला चालतोय.
-क्तीला पाचच वेळा झाला पाहिजे.
हा म्हणजे पाच पाच सहा वेळा ना
हम्म
एका हा हा हा बर आहे की ग मग
झालंय की टास्क
अरे त्यांनी सांगितले की जोपर्यंत पहिला टास्क कंप्लीट झाल्यानंतर पेमेंट येत नाही तोपर्यंत जे न्यू जॉईन झाले आहेत त्यांना टास्क येणार नाही असं त्यांनी सांगितलं.
हा हा हा
मग आता एकेकांचं पेमेंट हे करायला लागलं त्यांनी.
मग सगळ्यांचं तुमचं पेमेंट झाल्यावर आम्हाला येणार ना.
हा नेक्स्ट टाईम. जे आता आम्हाला हा बरोबर आहे तसच होणार..
आणि आता मी तुला ते स्नॅप पाठवलंय बघ ऍपचा ते बरोबर आहे. हा स्नॅप हा हा तो तेवढंचं आणि टास्क. आल्यावर तिथं दिसतोय ना.
तिथं दिसतय. तरी पण एकदा रिफ्रेश तरी पण एकदा रिफ्रेश करून ब,. मी तुला सांगतो, रिफ्रेश कस करायचं ते.
रिफ्रेश केलं की चोड रिफ्रेश करून बघितलं.
कस कस कसं जावून. रिफ्रेश केलंस.
ते तीन रेशानवर.
हा.
तिने रेशनवरच गेला असं ना मी न कराय, हा मी मेनू मध्ये जाऊन.
तिथून ऑल टास्क रिप्रेश केल्यानंतर माहिती
हा हा हा. हम नाही ड म हच पेमेंट आपला टास्क येणार झाल मला सांग काय आता खरा टास्क आल्यावर. चार म
सगळ्यांचं पेमेंट झालं ना तुम्हाला टास्क येईल, अस तिने मला सांगितलंय. मजे
विचार की जरा एवढीच प्रोसेस आहे ना, खरं आता येतात ना. टास्क का आणि कुठला फॉर्मा भरायच नाही नव्ह बर. होय होय तिचाच टाकलाय, ते आणि ज्याला फोन लावणार त्याच्या मोबाईलला पण ऍप. पाहिजे ना पण.
होय आणि त्याच प्रोफाईल पण असलं पाहिजे.
हा हा हा हा.
हा.
चालतय तु घरी चाललायस काय.
होय बसमध्ये आहेत का.
चालते चालते जायशस का हा ठेवक आहे हा हा. हा सुधय आलो. अजून पाच मिनिट भ्यायतुझ.
पहिला सांगत असलं बोलायला चालत नाही.
अहो मग काय बोलायचं.
तू काय बोल. टलं बोलायचं नाहीय तिथं नाही तर पेमेंट करत नाही, ते पेमेंट कट करतात.
बदल काही. बोलाच नाही, आणि आपल अस
तु तुला काय तुला काय बोलायचं ते बोल तुझ्या समाजाबद्दल. हो. कुठं आहेच तर याबद्दल. हो.
आपलं नेहमी जर बोललं तर चालते त्याबद्दल बोलायचं नाही.
ते चालतय.
अ स नि विश्वा हेवे हा आणि आता हा दुसरा्या टास्कला पण तू त्याच त्याच माणसांना फोन लावल्यावर चालतय.
कचा काही विषय नाही.
हा हा हा हम. तेच म्हटलं खरं दहा मिनटं ते ऐकून तरी घ्यायला पाहिजे सोट घेणारच की त्यांना पण पैसे मिळतातच की होय.
माझा नंबर दि त्याच्याकडन घेतो म.
आता मी काम करतो सगळ्यांच्या मोबाईलला तोपर्यंत ऍपन घेऊन ठेवतो.
री संगते प्रोफाईल आता तयार करते.
हा ऐ क मग त्यांना ते गुगल फॉर्म पण भरा. पाहिजे.
सगळं सगळं तू जी प्रोसेस केली ती सगळी प्रोसेस. त्यांना येणार.
मला मग ते गुगल फॉर्माची लिंक पाठवते तेवढी. हा मग गुगल फॉर्म भरायचं आणि त्या ॲपच आणि कोणती नाही ना प्रोसेस? दोनच आहेत ना? हे तर पेमेंट झाल्यावर आपल्याला येणार आहेत ओ.
् प्रोसेस मध्ये आहे म्हणजे त्यांनी अमाऊंट पाठवलं पण पहिलं जे पहिला त्यांनी. चेक करतात. ह पहिला दोन रुपये झाली. हो दुस
तुझ्याच अकाउंट वर ते दोन आले ना? विचारत. झाले का तुला दोन? जर होय म्हटलीस तर मग पुढच्या प टाकत नाही आ तर टाकत नाही.
खर आमच्या सोबतच चालू केलेली. ना का आधी केली ती? ते नाहीतीि ना आधी केले. तिन करून दहा बारा दिवसा नंतर मी तुला वि चार ना
हा तुझ्या मैत्रिणीच झाल्यानंतर मग ते विचारलेली
त्या मैतरिणी ना केल्यानंतर मग मी केले चाल बघ आतापर्यंत पेमेंट झालं हो अजून घ्यायच आहे तू जण पण हेच आहे ना ज
प्रोसेस मध्ये आहे त्यांनी पाठवले मग ते सात दिवसात होणार
ह्या सगळ्यांच क्लिअर झालं आपल्याला टास्क येणार असा विषय आहे म्हणजे पमेंट च पण कट व्हायचं ऑपशन नाही ग अस पण असणार हाय
जर तू काहीतरी जर तू काहीतरी चुकीचं बोलीस हा कोणता तरी आपले शब्द वापरलीस तरी पेमें
अ प शब्दातने वापरायचा पण नाहीत
हा प्लस जर तू आता मला कॉल करत अस ह आणि जर मी तुझा कॉल नाही रिसिव्ह केला तो रिंगिंग मध्ये जर गेला तर त्याच पण त एवढं तेच ग्राह्य धरत नाहीत
म्हणजे कॉल उचलाल
हा हा म्हणजे तो त्यांनी हे करता पण तस त्याच एवढं काही तेेत नाही पेमेंट तर तर जास्त देत नाही ते सिंगिंगचा जो कॉल आहे
हा म्हणजे रिंग नुसते होऊन चालत नाही समोरच्या माणसां उचल दहा मिनिटं बोललंच
हा मग जर दहा मिनटं प्रॉपर बोललं
आणि आपण शब्दक ते वापरायचं नाही हा हा सांगतो मीट दहा आणि किती म्हणजे दिवस तर ना आपण कधी पण लावू शकतो. टायमिंग मध्ये तीस कॉल लावायचे तीस कॉल लावाय चे ना. तीस दहा कॉल लावायचे म्हणजे दहा दहा किती तास दिवस जाईल की ग दहा दहा मिनट बोलत. बसल्यावर तीस जणांसोबत.
व्हय च की तुला काय फुकट द्यालयात व्हय ते नी.
खरं चांगलंय हाय सोड म्हणजे आपल्या म जे करणार नाही त्याचा पण फायदा होतोय ग बोलायला ऐंशी रुपये कोण द्यालय ग. बहीण न ते फोन आल्यावर तासभर बोलत बस तेच दहा मिनिट आम्हाला द्या म्हणायचं. होय.
तु विचार तसं नाही बहिणीला म्हणायच मी दहा मिनिटं बोलतो तुझ्यासोबत. असं शंभर शंभर ते.
तुला मी पैसे देणार आहे म्हणायच मी दहा मिनट बोलण्या बोल माझ्यासोबत.
चालते य तस सांगून बग. काय म्हणते?
तेच आता तेच करतो सगळ्यांना बोलत बसतो फोन लावून काय करायचं आता. परवा आम्हाला टास्क द्यायला लाव की तेवढं.
जोपर्यंत आमचं पेमेंट होत नाही सगळ्यांचं पण एकेकांना क नी पेमेंटचा ऑप्शन चा आलेला नाही एकेकांना. मग ते आडकून पडतात ना. त्यांचं पण झालं की मग देणार तरी सगळ्याना.
नाही नाही उद्या मग तुझं पेमेंट आलं ते सांग आणि तुला आपण सांगून ठेव प्रणालीला टास्क दे म्हणून तेवढा.
हो.
दे म्हण जरा तिला टास्क. हो असू दे म्हणावं मैतरीन हाय असं सांग तिला. हा हा झाली तू अजून तिथच राजारामपुरीत.
नाही आता उतरणार माझ्या स्टॉप ला.
नाही नाही. तिथं हॉस्पिटलमध्येच जायच. काय त्या जॉबला असं म्हणालय का चा मग तू तिथं पण बोलत बसतस फोन वर.
एकदम.
मग तू तिथनं येऊन घरात जाऊन आणि हे काम करतेस.